हॅलो हा हॅलो
बोला काय चालू हाय
काही नाही बा आताच काम झाले हा थोडासा रिलॅक्स झालो आता कामाहून
हो बरोबर आहे तं काय वाठा म म्ह काही नाही काही
हॅलो हा बाळा म्हला हि रिंगटोर आली काहीच ऐकू ये नाही बाई हे रिंगाात चालत येतात बाई
नाही हिरवले आता ते येतातच ते कट काही करू नका आणि बोलून चालून ठेव्हा
ह ना तेच म्हरलं हे रिंगटोन आली की आवाज यायचाच
येतच नाही हो तसच होत नाही आणि तुम्ही काय नव्हिन आज काय बनवलं होत हॅलो आज काय बनवल होत म्हटलं नवीन
आज काय आज आज बाहेर जेवाय गेल तो आम्ही हा आमच्या इथं संज कार्यक्रम होता ना म्हणजे सर्वजण गेली बर मीच गेली
हाव काय
हम् सांजेचा कार्यक्रम होता शेजारी तर आमंत्रण होत
च कार्यक्रमात गे बाहेर असं वाटलं कि वाट
आ नाही नाही नाही नाही आपण खेळत हा नाही ओ ताई
हा तेच वाटलं
हाे ना ना ना तेच चागलं हा ना
आणखी पाऊस झाला का त्या
हो ना कॉल कॉलच येत राहतात ना आमच्या फोनवर आताही काॅल चालू आहे आमचा
हा का छत्री नेणार ते
हो कॉल आताहि हिला वाटलं कॉल लू कॉलचा आवाज रिंग चालू होती काय हॅलो कॉल कॉल कोणाला हो बोला बोला बोला ह्यातल आलू ऐकू आलत का तुम्हा
हो तुमचं ऐकू आल मला सर्व ह रिंग मला ऐकू येते तुम्हाला समजा तिकडून कमी येत असेन ऐ
नाय सपास नाय येत ऐकु ते कॉल ची रिंगच वाजतेत. तेच येते ऐकू पण मी हू हू करतो. हा मग पाय बुआ असा ते संवाद साधला पाहिजे ना.
हा नाई ते कसं आहे मग असं चूप नाई राहाला लागत म्हटलं त्याच्यानी कसं काय ना काई गोष्टी सागावंच लागतात.
नाही मंग त्यासाठी मी तो रतो कॉल चालू असते तुमच काय ऐकू येत नाय तरी मी हू हू हू करत होते त्यासाठी तुमचा कॉल चं म्हणजे नुकसान नाय झालं पाहिजे. हा मी आटलं तू हा मी आटलं ताई म्हणतीन काही बोलते हे बाई हूं हूं चं करते.
मी काय विचारात आहे आन ह्या काय हूं
हा होती की होती की ह होती किन तस हो हो हा मग ते तिकून कॉल आलता ना हा बा हे चालूच आ हाय या मसायबाईचे हा तीन वेळा तू हं मसाळा हाय आमच्या इ चिस
हाव ना हं मलाही आले होते त्यांचे कॉल. हो मलाही कॉल केले होते त्यांनी हो बोलली ना हो बोलली त्यां कशी हा आताच बोलली त्याच्या अगोदरच त्यांचा कॉल आला मला मी त्यांच्याशी बोलली आणि मी कॉल केला तर त्यांना कॉल लागत नाहीये.
नाय उचलत नाहीत ते आपला मी सांगते तुम्हाले
खरच काय?
मी त आता ते सुन ये ती आपल्या या नात्या बाय तिला कॉल नाय केला म्हटलं तू तुवाल्ला कॉल उचला आणि तू आमचां उचलत नाहीत.
खरंच काय मला असं वाटलं ना खरं ना त्याचे दोन तीन कॉल असे गेले की म्हटलं मला शून्य भेटेलच म्हटलं.
मी काय सांगू येल तुम्हाले
हा ते त मला म्हणतात कि रिंगच नाई आली मग मी कॉल करून डबल त्यांना म्हटलं
अ पाय बर म आता तेईच तेईल माहित बाई शेवटी नई. हीं का आता आता आता तुमची निघाली का आपण उचलीचउ
ला लागते ना मंग ते कसं आता आपल्यासाठी कोणी आपली मदत करून राहिला. त आपल्याली त्यांची मदत करणं भागचं
हम्म ते हा तेच ना मंग. हे हा हे अश अशा थोडी जमत अस
अशान थोडी मंग कस आपला कॉल रिकामा जाते मंग आपल्याला काय शून्य मार्क मिळ काई आपला कॉल रेकॉर्डिंग थोडी न होते म्हंण मग असं वाटते अरे आपले कॉल खाली गेला तसं नाही करायला पाहिजे कधी
हा हा टाइम ही वेस्टचं हे ते मन ही दुखते म्हणून मी आता तिला तुमचा चालू होता म्हणून नाय त आता फुल वॉर्निंग देत असती लेका सांग उचलशील तर फोन करतो नाही तर चल बंद कर पण ते तुमचा चालू होता म्हटलं काय ताईचं नुकसान करा तीन कॉल आले तिचे द दोन तीन मिनिटात.
मला दोन कॉल केल म्हटलं त्यांनी जेव जेवण करत्यांनी होता एक कॉल चालू अणि एक आता आला म्हटलं कॉल त्यांचे दोन्ही कॉल मी रिसीव केले आणि त्यांच्याशी बोलली. पण त्यांचा एक ही कॉल म्हटलं लागतच नाहीये.
मंग ती अशी कमून कर
का बरं मंग असं नाय केेलं पाहिजे अचानक कसं ते दुसऱ्याच समोरच्याच नुकसान होते ना. स्वतःचा आपला फायदा नई पा पाहिला पाहिजे. आहेच नाही मी तेच म्ह आपला स्वभा आहेता तो कोणा म चांगलं म्हण
तीऊही नव
हो ना असं पाहिजे नाही ना पण हे चांगलं नाही आहे ना उलट
काहीच कामाची गोठणी हा
स्वतःचा फायदा करून घ्या नाही तर बाकीच्या वाटला प्रत्येक महिलेला कॉल लावला नाही तर पट म ख लागले म्हटलं तेचे.
बस बस आमचंही तसंच आहे ते तुम्ही आम्हाला मस्त रिस्पॉन्स देऊ राहिले आम्हालाय आनंद.
हो का.
हो मला त तुमच्याशी संवाद. साधल्याला एवढा आनंद होनला कि बस तुम सगळ्याॉल मध तुम्ही एक नंबर भ- माझ्या माझ्या बरं माझ्या सर्व कॉल केले गेली त्या कॉल मध्ये आता काल पासून करून राईल मी. त्याच्यातून म्हणजे तु. च्या कॉलनी म असा थोडासा कोणताच त्रास नाही एक मिनिट आमचा वायाने गेला..
नाही खरंच नाही जात आणि मी गमवते नाही कोणाचं कशाला नुकसान करा.. आपल्या समजा झाल्यानंतर काही वाटत नाही आता कसं. आपले कॉल पूर्ण झाले त्याच्यानंतरच. समजा महिला तर उचलतच नाही ब गरज असली तर तेव्हाच कॉल करतात. हे असं आहे. त्यांची पण गरज असते त्यां त्यांचा पण कॉल रिसिव्ह करा ना.
हम् मग तेस ना असं नाही करायला पाहिजे.
असं थोडी दला त ग यात म ज कधी याच्यानंतर मग आणंखि काम पडलं का दे का मग बाया. कस लक्षात ठेवात..
हो अर बाई आता आता हे मसाल झाली झाली की नाही पाठ तुमच्या.
ह हा.
हा आता एक वेळाच काम कोणत डबल हेच आहे.
डबल होते का मग डबल ऍप म जर त काम पडलं तर मग थोडी ना काम करते कोणी.
मग आपल्याला काय पैसे द्या लागतात ते. अ सांगा बाबा मग आपला सर्कार. देते आपल्याला फक्त एकमेकाचा फायदा करून आपणच आपला.
आता महिलांसाठीचयच आपल्या सगळ्यासाठी जर कधी. त्या ग्रुप म महिलाच नाही राजत कोणाला कॉल करतील..
सांगा अशा न.
न जर कधी समजा आपल्याला आपल्याला मार्क मिळाले नाही ना आपल्याला कॉल्. रिसीव्ह आपल्याला समजा कट करण्यात आलं म्हणजे.
ग सांगा बा मग काय होता पूर्ण कॉलेज. कटक करत नाही क त्यातून.
नाही नाही कट करत नाहीत म्हणा. तस पण ते कस आहे काही जणाला मेसेज येतात आणि काही जणाला नाही येत. जस की तुम्हाला माग ह मागच्या वेळेस ना काय झालं तर. कॉल करायचे होते ना बाकीच्यांना तर म्हटलं त्यांना म्हटलं. मेसेजच नाही आला खूप येतात माझ्या घरी पण येतात. आ आम्हाला मेसेज मिळायला कुठे येते काय येत ते विचारत होत. मी म्हटलंी मला मेसेज आला मी होता होकार दिला होता तर तेव्हा मला पुढची प्रोसेस. भ म्हट आ तुम्ही म्हटता काय केलं ते मला माहीत.
ह नाही याच्यात काम काम काम करत राहिलं तर पुढची प्रोसिजर भेटते.
हो असं आहे ना आता जर कधी आपला टस्क पूर्ण झाला नाही तर. आपला पुढच तास मिळणार काय.
नाही.
हे पूर्ण करायला लागते खाली गेले तर चालतात तसं काही नाही समजा गेले तर. पण कसं पूर्ण कराव लागते..
ह आता हे किती कॉलिंग किती सांगितले.
ते.
किती सांगितले म्हटलं.
तीस
आवाज नाही उडाला त इ तूम्ही रेंज मध्ये आहे काय
मी घरात फक्त आहे
हा हा आता आला आला आवाज किती च किती हा तीस नही.
हम्म तुमचे किती झाले
आता आमचा हा तेरावा चौदावा असेल... हा हा नाही आता तेरावा समजा तुमचा हा तुमच्या इगुन हाय ना
हम्म इथं झाला याचा अगोदर तो कितवा झाला...
तेरावा तेरावा...
काही नी म का कॉल करतात बाकीचे ते नंबर असतात ना त्याच्यावर.. तर त्यांना समजा कॉल करत राहिलो तर एकी एकी संग पाच वेळा बोलून घ्याचं...
ए एका बाई संग एका बाई संग पाच वेळाही बोलत चालते काय...
बोललं तर चालते चार वेळा पाच वेळा फक्त कॉल लागल्यावर महत्त्व आहे.
हं हो काय मले काय वाटलं तीस बायास तयार कर लाग.
नाही नाही तीस बाया तयार नाही करुन लागत.
फक्त एका बईलेच.
एका बईले आपण पाच वेळा कॉल करू शकतो. आणि मग ती तुम्ही समजा त्याचा हवा कॉल करू शकत नाही ज्या. त्या बाईशी आपण पाच वेळा बोललो...
ह ना आता आपलेच चालू हेत ना झाले असतीन ना आपले दोन तीन...
नाही नाही आपले दोनच झालेत माझा एक रात्री झाला तर हा दुसरा झाला... तुमचा एक झाला...
बरं म आता घेजा पण आमच्या.. हन हना हना हा पा आला त्या बाईचा फोन बोला तुम्ही.. मले मंग हे रिंग वाजली की ब ऐकू नहीं येत..
माझे ते राहिलेलं आहेत ना माझे वीस पासुन बाकी राहिलेले हेत...
ह ना ह ना ह ना ह ना....
आणखी काही नवीन विशेष सांगा...
होना होना हना हना...
हॅलो....
हं इकडी इकडी बेटा बेटा पडशील ना पडशील ना ए दादू पडशील ना... चल बेटा शहाणाहेस ना तु हं बोला ताई...
हम अ म्हटलं आणखी काही नवीन सांगा विषय हम हम..
हा बोला बोला...
नवीन काही विशेष सांगा म्हटलं...
आता आमचं काय म शेतमजूर अ ब हा शेतात गेल होतो आज.. बाया हत्या
हा गो...
मजुर होताना निंदायले. हे बघ पंधरा वीस बाई होती आमच्या शेतात आधी... चा आधी प पपई आहे सध्या...
हं..
निंबून आता चार एकर तो काढला यंदा...
म्हणजे त्याला झालते पंचवीस तीस वर्षे निंबुले.. ह हो हो हो बापाशी भी.. पुढे राहायते पण आता तो थोडा आमच्या किनी गॅप पडलेते म्हणजे काही की झाड अशे म्हातारे झालेते ना..
हा हा ह....
ते तर त्यात मदात गॅप पडलेते म्हणून तो काढला आम्ही नाही तर बाप बाप खूप चालते प अ निंबू पण.. पं पस्तीस चाळीस वर्षापर्यंत चालते
हो का
हो माझ्या लग्न सलिबेला तर निंबूत आज यंदा काढला आम्ही तो चार कर
बा होत्री
हा हा आता पप्पू आहे हा आता काही पराठी आहे सोयाबीन आहे तूर आहे
काय ना तर पावसान साद दिली पाहिजे फक्क वेळे वेळेवर
माणसापेक्षा निसर्गाात
निसर्गाची पाहिजे बरोबर आहे त्या न जर कधी वेळेवर पाऊस आरवा कि जस चांगलाच आहे
ह पण यंदा बाई कोणाच पिकनिक झालं ब यंदा
हो का...
नाही नाही नाही यंदा आमच्या गावात किडीचे बाग तसेच काढून ठेकली तसेच...
द वर्षी नंतर कमी सांगितलेलं आहे ऊ...
किडी गुनपायजत नाही किडी तर तसेच बाकाळून टाकाय लागली आमच्या घराळावर आल्यावर पडल्या किडी...
हा बाप... त्यांवर किती नुकसान झालं समजा त्यांचं नुकसान झालं त्यांच
आमचा पप्पई तीन एककररता माम त्या तीन साडे तीन लाख रुपय लावले एक रुपया नाही याला कोणत उष्णता मन जास्त होते ना ह त्या पहिले केडीले उष्ण हें उ उऊन नाही पाहिजे ना यंदा उलाय त आपलं